हॅलो. बोल ना कशीएस?
बरी ये. तू?
मी पण बरी ए. काय करते?
काही नाही बसलेली.
बसले. हो तू?
हो मी पण जेवले. तब्येत कशी आहे तुझी?
माझी बरी ए. तुझी?
माझी पण ओके.
काय खाल्लं?
हम्म. मी राईस सॉरी भात खाल्ला.
ओके. चांगलंय. मी डाळ भात खाल्ला फक्त.
अच्छा. बाकी कॉलेज वगैर कुठ घेतल?
मॉडर्न ला घ्यायचं चालूए.
वाव्ह.
हा ना. मॉर्डर्नस का- ते मॉर्डर्नस गर्ल्सला ए ना ते मॉडर्न कॉलेज घेऊ वाटलंय.
अच्छा. म तू आता मॉडर्न होणार का?
हो ना. मंग बाकीचे मम्मी पप्पा कुठे हेत?
असेच बरे आहेत सगळे खाली ए. पप्पा आत्ताच आले कामावरून.
हो.
मम्मी ती झोपलेत.
अच्छा, तू नाही झोपली?
नाही अगं, मला झोपच येत नाही.
का गं?
हम्म.
काय येत नाही झोप?
हम्म.
अगं, मी रात्रीची उशिरा झोपते आणि सकाळी उशिरा उठते.
हा ना, चांगलंय. बाकीचं मग तुझं आता कॉलेजचं कसं चालू आहे.?
कॉलेज माझं मी घेतलंय. माझं चालू आहे मुंबईला तुरला घ्यायचं. माझ्या घरच्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलंय. लांबच घ्यायचंय. घराजवळ घ्यायचं नाहीये.
चांगलय. घरच्यांचं म्हणणं, भारीये उलट.
हो, का? तुला खूपच आवडायला लागलेय का? माझ्या घरच्यांचं म्हणण.
हो ना. भारीय उलट. घे मग बघ, मग काय? मग पुढं काय घ्यायचं प्लॅन आहे तुझा?
मी आता कॉमर्स साइडची ती वेगळी एक साईड आहे. इंजिनिअर टेक्नॉलॉजी असंच, इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीच. माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे. मी आय टी ह्याच्यामध्ये जावं.
वा, तुमचं काय म्हणणय पण?
हम्म, माझं म्हणणे, मी काहीच नाही करावं.
का पण?
मला पहिली तर गोष्ट जे येत, ते घरच्यांना वाट त की, हे खूपच लो क्वालिटीच आहे हा. आणि जे घरच्यांना माहितीय, ते मला येत नाही.
ते आपल्या डोक्याच्या बाहेर जातात, त्यांना वाटतं ते चांगलय, ते आम्हाला उगाच येड्यात काढतात. पण आम्हा जे येत आम्ही ते करू ना, जे लोकांच ऐकून हे आम्हाला सांगतात हे घ्या, ते घ्या पण आम्हाला पुढं
हा, मग ते आता माझ्या घरचे माझं ऐकत नाही हा. माझ्या भावाला पण म्हंटलं सांग समजून, पण माझा भाऊ माझं ऐकत नाही.
नाही, मग पैसे गेले तर, मग आता आपलं काय जाऊ द्यायचं. आमच्या घरी पैसे आलेत म्हणायचं मग.
हो, मग आता जस मी होईल तस द्यायचं आता.
हा ना, पण घरच्यांनी पण आपलं म्हणणं ऐकलं पाहिजे ना. पण नाही येणार तर, उगाच कशाला घेते तू पण.
आता काय करणार बघू, काढायची आता कशी तरी बारावी.
हो ना. जाऊ दे, ढोले पाटीलला घ्यायचं ना. ढोले पाटीलला घ्यायच ना.
अ अगं हो माझी आख्खी फ्रेंड्स लोक तिकडेत, म्हणून माझे पप्पा नाही बोललेत मला.
ओके. हा, ते मित्र मैत्रीण असली ते नको वाटतय, घरचे नको म्हणतात.
ह, त्यांना माहिती आपली पोरगी काय.
हा, शांत ये त्यात अजून मग ते मैत्रिणी लावून लावून येड झाली ते आमच्या डोक्याला ताते
हा घरचे म्हणतात एवढी शांत पोरगी आहे आमची कुठ पोरगी शोधून सुद्धा भेटणार नाही
हो ना ओ, काय सांगू आता मी लय शांत आहे आमची
ते म्हटले की आमची पोरगी परत बेकार होण्यापेक्षा तिला दुसऱ्या ठिकाणीच टाकू कॉलेजला.
हो ना भारी आयडिया आहे त्यांची आम्हाला आवडलं.
का ग तू अशी म्हणतीयस मला आवडलं
हां मग आता आमची माझी मैत्रीण शांत आहे म्हणल्यावर मी बोलणारच ना तर दुसरं काय बोलूून?
हा तुला तरी सापडेल का अशी मैत्रीण?
नाय ना कुठंच भेटणार नाही अख्खं जग शोधलं तरी भेटणार नाही.
मग किती छान मैत्रिण भेटलीय तुला. तू सभळायला पाहिजेल तिला नीट
हो ना सांभाळते ना काही काम करता का नाही तुम्ही मग घरी.
करते
निघ आता
हम्म.
ऐकता का.
काम म्हणजे झाडू वगैरे मारते, चहा ठेवते हा स्वयंपाक करते केला तर जेव्हा इंटरेस्ट आला तर
नाही स्वयंपाक येत असेल ना पण?
हा स्वयंपाक येतो.
भारीच की.
अह खाऊ शकतात चार पाच माणसं
हा म्हणजे आपल्याला कारण की आपल्या घरी जेवढे लोक आहेत तेवढ्यांच जमत असेल.
मी हा मग फक्त मला पाचच माणसाच जमत त्याच्यावर नाही जमत मग मा
आणि जर का दहा पाहुणे आले तुमच्या घरी तर मग काय करताल तुम्ही
पाच जणांना बनवणार आणि पाच जणांसाठी बाहेरून ऑर्डर करणार.
पण जर का तुम्ही तेच पाच जणांना खाऊन घातलं आणि परत पाच जणांना थोड्या उशिराने बोलून परत खाऊ घातलं दुसरं बनवून तर काय होणार आहे का तुमचं?
नाही मग मला एकदा बनवलेलं परत नाही बनवायला, कंटाळ येतो.
हा ना सकाळपासून एकदा काम हे ते कॉलेज मग माणूस थकून जात असेल ना
ते ना आहो, आख्खं घरचं भार माझ्या वरतीच आहे. मला अख्खं घराचं कामं करायला लागत
हो ना. तुम्ही म्हणजे कसं एकुलती एक मुलगी म्हटल्यावर काम असतच
हा तुला काये तू बसती आरामशीर म स्त कामवाली बाई असतील तुमच्याकडे.
आमच्याकडे कामवाली बाई नाही हो. आम्हीच कामवाली बाई बनलो आहोत.
अच्छा सेम तुम्ही पण माझ्यासारखेच झाले का.
हो ना सेम कंडीशन आहे.
हो वा वा किती बेकार आहे.
नशिब आमचं, आता काय ते बोलणार नाही ना. नशिबावर सगळा खेळ ये.
हम्म.
जिस क नसिब मे जिस के नसिब मे जो लिखा होगा वो होगा ऐस म्हण आपने सुनी होगी?
हा मेने तो सुनी है.
हा ना अच्छी हे ना मण?
हा.
वाव.
तुला येतो का स्वयंपाक?
हो येतो ना, हे घे आता पीठच मळत होते.
अच्छा! तुला पीठ मळता पण येतं? अच्छा! मी येऊ का तुझ्या मदतीला?
नाही नको राहू द्या, तुम्हाला पण काम असतील.
नाही नाही मी आता फ्रीच ये, मी येऊ शकते तुला मस्त चपाती लाटून देते. मस्त इंडियन, रशियन
नको ना असे नको येत ना, मग आम्हाला ते ते कसं आमच्या इकडचे पोरं म्हणतील, काकू आ कुठून बनवलेय तुम्ही असे नकाशे?
किती छान वाटतील त्यांना, ते बाहेर बाहेर देशात असं गेल्यासारखं त्यांना फील होईल ते खाऊन
हो ना, ते मग खुशच- खुश होतील ते बिचारे.
अच्
त्यांना खूप आवडेल. तुम्हाला आवडेल का?
हो आवडेल ना, अस काय ये?
हा ना, मला हे विचारायचं होतं तुला लोणच येतं का बनवता?
लोणच, हा येतं म्हणजे असं कैरी
म्हणजे काय काय टाकायचं त्याच्यात?
लोणच मसाला असतो. परत धन वाटायच असत, जिरे असते, मोहरी असती. आणि. ते वाटून, त्या लोणच्याच्या फोडमध्ये टाकायचं तेल टाकून आणि लोणच्याचा मसाला टाकायचा त्याला मिक्स करायचं आणि एक कोणतं तरी ते असतं डब्बा, त्याच्यात ठेवून द्यायचं.
ओके, कारण की माझं बनवायच चालू ये म्हणून म्हटलं. तुला चारण ना मी बनवल्यावर.
हो, मग तुला असं पिझ्झा वगैरे येतो का बनवता? मला ते खूप आवडतो ना मग
हो येतं ना बनवता पिझ्झा येत तो बर्गर येतो, कोल्ड कॉफी येते, तुम्हाला काय प्यायच सांगा ना आम्ही बनवू तुमच्यासाठी.
मला जास्त करून पिझ्झा आवडतो. पिझ्झा कसा बनवतात ते सांगा?
हो हो आईस्क्रीम पण चालेल का तुम्हाला आईस ते मग आमचे मी लय भारी चॉकलेट फ्लेवर बनवते.
आईस्क्रीम तर ही माझी फेवरेट ये, मला तुम्ही जेवण नाही दिलं तरी चालेल मला आईस्क्रीम द्या.
अच्छा! चालेल ना.
मला त्याची रेसिपी सांगा. म्हणजे मी घरी बनून ठेवन, मस्त चार -पाच डबे, मी रोज खाईन.
ओके, ओके, नाही मी शिकवन तुम्हाला पण आधी पिझ्झाची रेसिपी सांगू का?
हो सांगा.
हा, हा ते काय करायचं, मैदा नसतो का मैदा.
हा.
आपल्याकड, आपल्याला बेकरीमध्ये ना बेस पण भेटतो पिझ्झाचा, पण जर का तुम्हाला बेस आणायला कंटाळा येत असेल तर तुम्ही घरी बनवू शकता, तर घरी काय घ्यायचं. चालेल, चालेल मग. मग ते पिझ्झाचा बेस आला ना त्याला काय करायचं, पिझ्झाचा सॉस पण येतो ऑनलाइन. ते रसनी तर मग घरी पण बनवू शकतो, पण तुम्ही आंबानीच्या सारखं पैशे असतील कर ते कसं जमन. तुमच्याकडून.
हो.
हा, मग तिथून ऑर्डर केला ना पिझ्झा, मैऊनीज मग ते एखाद्याच त पिझ्झाच जे हे ना, म्हणजे नाय का ते अ मैदावाणी रोटी तर त्याला अ, ते लावायचं सगळं, सॉस हे ते सगळं लावलं का. मग ते त्याच्यावर ती, स शिमला मिरची, कांदा आणि अजून ते हे असतं मका. हे सगळं त्याच्यावरती टाकायचं, टाकून त्याची चांगला डिझाईन, विझाईन म्हणजे का आपण जस हे बनवतो, सजावट करायच. ते केल्यानंतर तेज्यात चीज हे करायच आणि ओव्हण म ठेवून, ओव्हन नसेल तर नाही का कुकरमध्ये थोडी वाळू नाही, येते ना का माती नसती का. तिथे मीठ टाका, त्याच्यावरती थोडस स्टँड नसतं का छोटं, ते ठेवलं कि झालं म्हणजे नाही का मग थोडं पाच-दहा मिनिटं त्याला दमू द्यायचं.
हम्.
मग झाला पिझ्झा रेडी मग कापून घ्यायचं सगळ्यांना खायला. सगळ्यांना म्हणजे तुम्ही खावा, बाकीच्याना नंतरून द्या.
नाही सगळ्यांना नाही आवडत, जास्त करून मीच खूप खाते बाहेरच.
हो, अच्छा मग चालेल ना, तुमच्यासाठी बेस्ट हेय. एकदा बनवून खावा नसन येत मी एकदा तुम्हाला माझ्या समोरासमोर बवून दाखवते.
नाही जमलं तर मी डोमिनोज मधून ऑर्डर
हो ना चालेल, चालेल, चालेल ठेवू का आता?
हो, हो हो ठेवा.
हो, हो बाय, बाय.
बाय, बाय.